ओके
हा का करल काय करलस
हम्म काय नाही बसलय बा भाऊआलाय भाऊआलाय आता बसलय झोपथ मामाजवळ भाऊ आलाय बसलोय ते त्यांना बुद्धीथ आणले हो ती भजी त्या खाल्लो
बुंदी
झी बजी त्यांच हॉटेल आहे ना हा इडली पण खाल्लो आणलेलं
हा
तुमचं जेवण
जेवण झालं आत्ताच
हा चार्जिंग न
आवली स का
आवरायचं नाहीय जरा ह्याला गेलतो खरेदीला गेलतो मैत्रिण आल्या तुझ्यासोबत पुढ तिलाच कपडे आणायची होती मला काय नाही परवा आम्ही केल्या खरेदी मग फक्त परकर तेवढं आणले दोन मग प्लर ला देऊन जाऊ आलो मगणी
कशाला
पार्लर ला
हा हा हा पार्लर लाव
हा मग ति जाव्या म्हणले गेलो तिचं पण काम झालं माझं पण झालं आहेय मी अजून दोन दिवस खरं तिची गाडी नाही गाडीवरून गेलतो
हा हा हा हा आणि काय काकींना साडयांनवरती साडलीस
नाही इथं गावातना आणायच्या आता
हा हा हा
गावातल्या दुकानातन म्हणजे गावात पण मिळत्यात
हा हा
परकार तेवढं घेतल काय खायला तेन थांब स्टॉपला आलो तसंच मग परवा तेवढ डोस तेन खाऊन आलतो नाश्ता करून. काय केलं नाय आताच आल्यावर जेवलो मग जेवल्यो म्हणजे म्हणजे जेवण हेच वाढलं खाल्ला
हम् वेळ झालाय ग जेवणाच टायमिंगच झाली.
झालय.
आणि काय म
अ काय नाय होय निवांत ऊन कसलं पडलय.
ऊन इकडं पण लय पडलय.
हा
भयंकर आहे उन्हाळ्यानी ऊन झाले जून महिना लागलाय तरी
होय होय. आता पाऊस कवा पडतोय काय माहित आणि
होईल बघ चार दिवसातना एकदा कधी तर पाऊस पडतोय. आणि एवढं ऊन पडत
तरी पण जरा काव कमी हाय नय.
काय?
साव कमी आहे म्हणलं तरी पण
आमच्याकड हाय ग जाणवाया लागलय.
हं हं नाही आमच्याकड जरा कमी आहे एवढं नाही त्या मानानं पहिल्या लय होतं आता जरा कमी आहे.
हा वाळवन वगैरे वाळेले असतील. तावान उन्हान वाळत्यात लगेच
हा वाळत्यात. डाळी तेन करून ठेवल्यात हरभऱ्याची
हा हा वर्ष वर्षभराचे एकदम करत का.
एकदम. हा बारा पंधरा किलो. मग ते भजी भजी म्हणजे डाळीच पीठ पण होते कशाला तर.
हा
हम् असं ह्याला पण होते पोळ्याला पण होते डाळ.
होच का्या. वर्षभराची एकदम आता उन्हात वाळवून डाळ करून उन्हात वाळवून ठेवलीस ना भरून.
होय होय. त्यात लवंग नाही नाही लवंगा टाकायच्या लवंगा. टाकले ना. त्यांना नाही. भैया आलाय वाटत तो.
आणि ते हे कस होत तळ उठीद
हा
हॅलो उडीत पण कस ठेवत. कसं ठेवतेस म्हटलं.
उडीत ते ना नाही शक्यतो उडीला भोंगवत ना त्यामुळे उडीत ठेवतच नाही घरी. अ आम्ही रानातं पैक ना. तेव्हा मग लगे अ ते मार्केटला देऊन विकतोय मार्केटलाच लावतोय.
घरात ठेवत न तुम्हाला लागत ना
आम्ही विकतच जातो उडदाची डाळातेन.
हा हा हा घरचे असणार की.
घरची घर ते कसं भोंगतेन होतय ना आले त्याला हे करायला लागतय त्यामुळे ते ठेवत नाही थोडी. मग आम्हाला किती उढत खाया ह खाया पुुरतं प्रत्येक बाजारात. अर्धा अर्धा किलो सगळ्या डाळ आणल्या की बस होते
हो तेच राहा थोड एक महिना बर जगते जात.
जाते हा मग उडदाची डाळ काय आपला डोसा उताप.
ति जरा कमी प्रमाणात लागतात ग एवढे जास्त लागत नाही पण महाग पण लय आहे ग त्या.
महाग होय होय महाग आहे
हा
परवाच बाजार भरलाय नुसत्या डाळी शेंगदाण हा हे ते तेल मीठ म्हणजे तेल तेलाचा काय आमचा डबा असतोय पूर्ण. तेल सोडून बाकी सगळं हेळ. पंधराशे कवा सोळाशे रुपयाचा बाजार झाला शेंगदाणा दीड किलो या्या डाळी सगळ्या अर्धा अर्धा किलो साबू
होत तेवढं होतच हम
हम्म गुलाबजामुनचं पॅकेट परसाना पॅकेट
हो हेर वा
हा पोहे रवा ते एक किलो रवा तेवढा अर्धा किलो चालतो य संपल त सगतोय
हा
हम्म कारण रवाला आळ्या होतात नाही त्या
हम्म
त्यामुळे ते अर्धा अर्धा किलोच आणतोय आणतात कमी आणते संपल तर सहाण येते साखर साखर पण एकदमच आणतात पाच पाच किलो कधी बाजारात असते कधी आदमी अजनमधन आणलेला असते ना साखस काय नाही छ पावडर
तेवढं चहाचे पुढवाला येत ना का
नाही-नाही तिकडे येत्यात काय?
हो आमच्याकडं याच्या त्यामुळे दुकाना पावडर आणयला लागलं ते म आठवड्याला जर त्यांचा वार ठरलेला अस ते बघ त्याच द्वाराला येतात त्यांनी.
हा म ते काय स्वस्त पडतय का?
आं?
स्वस्त पडते काय ते?
स्वस्त नाही ते पण माहगच आहे पंचेचाळीस रुपयालाच पुडा ईल
हा-हा किती पावशर?
हां नाही- नाही दहा बारा एकशे पंचवीस ग्रामचे.
आणि महागच आहे की परत खेळायचं झोपुन उठल्यावर. मामा झोपलाय त झोप. हा - हा
चांगली पावडर हे. आणि अं ते साठ पुढे झाल्यावर काय तर त्यानी हे देतात की गिफ्ट.
खं देतात व्हय?
हां साठ पुढं यायला एक वर्ष लागते.
हा - हा
आता दर आठवड्याच बघ की बावन आठवडे होणार. एक वर्षाचा. आणि आडे का? साताठ होत्यातच एक वर्ष होऊन जाऊनही दोन महिने होते ते साठ पुढे व्हायला एक कार्ड संपायला मग काय तर त्याने आपण ते लिस्ट अस त्यांची त्यात क चटई अस हां भिंतीवरच घड्याळ नाहीतर आपला ते हॉटपॉट सारखं डबा नसते काय! बाहेरन प्लास्टिक आत नस ते तसला ड्बा नाही त सहा वाट्या नाही त सहा ग्लास
हा ह
आंबोळीचा तवा असतोय
हा हा
मी गेल्या वर्षी आंबोळीचा त आवाज घेतलाय
हा
खरं ते त्यांच्या गिफ्टच्या पैश गिफ्टचे जे पैसे असत ना त्याच्यापेक्षा जास्त प्राइस व्हाय त्याताव्याचे म्हणताना एक्स्ट्रा पन्नास रुपये घेतले
घेतलंय हा हा
वरण पैसे द्याय लागात आपण वेगळं का तर मागितलं की
हा हा ए भै ते न होय होय
हॅलो
हा बोलाक
त्याच्या गेल्या वर्षी मी सहा ग्लास घेतलेली
कसले का त्या का स्ट हा हा चांगले आहेत
होय चांगलेत
हा हा.
चांगले होते बस.
चांगले असतील प हम्म हम्म.
आता या्या पुढाला पण आता जवळ जवळ तीस तीस वर झालं अस. अजून ल लांबाय ते ज वयला.
मग एक आठवड्याला दहा बार संपते तेवढी पावडर
नाही संपत ग.
तरी पण घ्यायची.
घेऊन ठेऊते. उदगावलाून गेल तर भावाला ते ना.
हा हा.
घेऊन जायचंय मग त्याला पण आवडत्या नइ.
चालते की ते त्याची टेस्ट पण
दोन वेळा घ्यायला लागत्या.
लागते हा हा. मग एक्स्ट्रा घेतलं की नेऊन द्यायचं.
हम्म हेच
हम्. हम्म. चालते की एका दिवस पाहन जास्त आलं कार्यक्रमाला. चाल.
हा कधी तर घरात असम त्या होत. ते असं होते. एकाद वेळेस मी असतोय मत. घरात घ्यायचं राहत. मग त्या वळेला शिल्कचा य ना.
होय हो.
असं असते आजरून बरोबर. त्याच्या टायमच कुतं जा आहे. ते तर. ते बुधवार च सळी नऊ साडे नऊ दर्मन येत. जर बुधवारचा असल तर घेऊन ठेवतोय नसल तर मग एखकाद वेळेस राहते. असं होत.
तुमच्याकडे विकत जाणार लागतय तू कसली पावडर आण
आम् जी अस स ते अ ते मध रेड लेवल आणत होत
काय
रेड लेबल नसत्या का
हा हा हा ते पण ना आलायच्या
चच खानते मानंद ते महागा हो खतीला काय माहिती आमच्या ते आमच्या मामाने आणलं होत एकदा कार्यक्रमच होता असं काहीच्या घरी तेव्हा त्यांनी चहा कर आणि ते पावडर आणली हो त तेव्हा मग ती ल लई दिवस गेली आणि मग त्यावर मग परवा आमच्या हत्तीनी जीएस आणली होती मग नंतर मी पण बाजारात ना जीसच आणली
ह हा हा ते जीस घेतला पुढा घेत खस
नाही हो एवढं लक्षात नाही ते
नाहीग म्हणजे कितीच आपण औषर ज घेतलास का किती घ
हा पावशीरचा असणार आहे भरपूर दिवसात त्या कारणा आ आम्ही चहा पितो नाही फक्त आमच्या आत्ती कवा तर
् तुला ठेवून परत कॉल करू
हा हा
हा
ते लक्ष देते असेल